हॅलो हा बोला बोला
बो झालं सगळे आवरून काम वगैरे
हो झालेत कसं होतं पूर्ण दिवस कामामध्येच निघून जातो सकाळी एकदा एकाची स्कूल असते एकाची दुपारची असती सकाळच त्याचं ट्युशन वेगळं याचं ट्युशन वेगळं त्यामुळे दिवसभर कामच संपत नाही उरकत नाही
आपली शाळा छान होती एक तर सकाळची एकत दुपारची
हो हम् मस् आणि आता कस होऊन जातो हे मुलांच्या मागे लागत बसावं लागतं आपल्याला सकाळी उठ ट्रे उठ रे तसं आपण नाही आपण काळजीने उठत होतो रात्री लवकर झोपत होतो सकाळी जायचं स्कूला बर का मला शाळेत जायच आवरायचे सकाळी सकाळी लवकर उठावं लागेल आपण आपल्या काळजींनीय म्हणजे मम्मी उठवायची उठून रिकामं व्हायच तस नाही ना आता मुलांना सारखं फोर्स उठा उठा उठा उठा चालू असत
आणिन आता शाळेमध्ये जस सांगतात की आज ग्रीन कलरच म्हणजे बमध्ये न कल पाजे किवालो कलर पाजे स अस त्यां डेज नुसार ठरवलेलं असत ना
हो हो मुलांचं वेगळंच नाव सगळं स्कूल म्हणजे स्कूलमध्ये सगळजण वेगवेगळ सांगतात हे आणा ते आणा प्रोजेक्ट आणा म्हणजे शिकवण बाजूलाच गोष्ट राहिली पण ही ऍक्टिव्हिटीजच खूप असतील ना
आणि मुलांपेक्षा आई वडिलांना जास्त काम लागत ऍक्टिव्हटी
हो तेने काय करत ते आले का फक्त मम्मी एवढ टिवटी करायची आपलास एवढ मग आपणच करत बसायचं तेिटकाट करायची दुसऱ्या दिवशी जाऊन ते मुलं साळेत दाखवतात म्हणजे त्यांना फक्त काहीच नाही जाऊन स्कूलमध्ये जायचं आणि ते सांगणार ते आपल्या सांगायचं म्हणजे ते आपल्याला बर झा ह
चले
हो असं होऊन जातं बाकी काय म्हणत अधिक म्हस कस गेला तुमचा
अधिक मास तर अजून तर काही झाला नाही आमचा कारण आम्ही अ सुट्टी नसल्यामुळे आमच जाणं पण नायं झालं.
अच्छा
हो सध्या तर खूपच बाबा अ आईची ओटी पुन्हा जावयाचा भाच्यांचे एवढ्या रील्स बनवल्या लोकांनी
खूप खूप खूप आणि मुळात कस झालं माहितीये का आधीपर्यंत तर है ना असा अधिक मास कधी नव्हताच हा पहिला असेल एवढा क्रेज होता यांना इथे म्हणजे सगळीकडेच हो आणि आधी कस हो समजा जावयाला जर बोलवलं अधिक मासला फक् क्त जावयाला बोलवत होते. आणि मुलीला बोलून घरामध्ये त्यांना जेवण वगैरे आणि त्यांना काय कप पडे वगैरे देण काय त्यानंच वाण द्यायच ते सगळं होतं आता तस नाही आता रील्स मुळे सोशल मीडिया मुळं आपण बघतो. फोटो बघतो. आमच पण असच झालं पाहिजेल परत घरच्यांना पण उत्सु तसं नाही नाही यांनी केलं आपण पण केलं पाहिजे त्याच्यानी काय होतं मग ज्याची परिस्थिती नसती त्यांना सुद्धा असं करावं लागतं ना
हो आणि आता देणाऱ्याने जास्त हे केल की लोक देतात ना म ते फोटो काढा. व्हिडओ काढा. त आता ते हळूहळू कुणी पैसे देत असेल. किंवा कुणी कपडे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार म्हणजे जे ते करत असेल. ते लोक आता सोन्याच्या अंगठ्या किंवा चांदीच्या वस्तू ते प्रत्येक गोष्टीचा फोट टो काढून टाकण म ते घालताना प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येकच गोष्ट आपली ती इंस्टाग्राम वर किंवा स्टेट्स ला व्हाट्स अप च्या स्टेट्स ला शेअर केली जाते म्हणजे आता केल की लगेच टाकायचं म हे लोकांना अस वाटत की हा यार म आपण मागे पडतोय कुठेतरी कमी पडतोय आपण पण असं करायला पाहिजे.
हो पण याच्यात ना नाही का कसं माहिती ये का चांगलं पण आहे म्हणजे फायदे पण आहे तोटे पण आहे. मुळात म्हणजे कसयं ज्याची परिस्थिती नसते त्याला असं दुसऱ्यांचं बघितल्यावर कस वाटतं माझ्या मुलीला मी करू नाय शकले कायं पण आपली परिस्थिती नाही का काहीनायं कायकायांना असं थोडस दुखापत वाटती नाहीका मनाला की आपण कमी पडतो कुठेतरी पण म कायं कायांच कसं होतं की करू शकतात. पण याच्यातून चांगलं पण काय होतं माहिती आहे काय समजा ज्याला आ आईवडील नाही काय नाही. पण हया सोशल मीडिया मुळ नाई का भाऊ सुद्धा फोन करतो की अधिक महिना मास येतो दाजीं ना घेऊन घरी ये म्हणून म्हणजे तिला पण एक उत्सुकता आवड निर्माण होते की चल कधी नव्ह भावांनी फोन केला आज कालच्या याच्यामध्ये आईवडल्यानंतर कोण कोणाला विचारत कमी कमी पणा आहे म्हणजे जास्तीत जास्त थोडंफार प्रमाणात का भाऊ विचारत अस पण आता ह्या सोशल मीडियामुळ म्हणजे तो एक बेनिफिट आणि फायदा तर नक्कीच आहे मला तर असं वाटत की आपल्या भाऊ बहिणीला बोलावन घरी आईवडल्यानंतर तिला पण किती आनंद आणि किती म्हणजे माहेर वासणी मा कशी घरी जाणं तिला किती छान वाटत असेल ना म्हणजे काही काही फायदे पण आहे हो.
सजावट बघितली का किती सजावट अगदी म्हणजे नव्या नवरीच वेलकम सुद्धा तस होत नाही अशी सजावट सगळी फुलांची, बाकी सगळी जबरदस्त पण एक गोष्ट झाली की आपण आपल्या आईसाठी कधी काही केलं नाही. ते गोष्ट एक झाली की जे आईची ओटी भरण्याची जी पद्धत माहिती नाही कुणी काढली असेल गेल्या एक दोन अधिक मास पासून आहे ती पण छान आहे ती की आईला त्या निमित्ताने आई ची हे करण्याच आपल्याला म्हणजे अ काहीतरी पुण्य मिळत. की हा तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं किंवा मग तिची ओटी भरणं हे एक छान आहे.
हो आणि मुळात कस होऊन जात आपण कधी नाही का इथपर्यंत जातच नाही क आपल्याला आईला पण काहीतरी घेतलं पाहिजे आपण आपल्या याच्यामध्ये संसारात एवढं गुरफटलेलो अस मुलाच करायच नवऱ्याच करायच सासूच करायचं सासऱ्याच करायच माहे तर एवढ जास्त विचारच करत नाही कीण आईला सुद्धा काहीतरी घेतलं पाहिजे कधी नव ठीक आहे समजा घरी आल्यावरती आपण ठीक आहे पण करणार ही करणार पण आईची पण ओटी भरली पाहिजे आपण एवढा कधी विचार सुद्धा नव्हता क आणि आई कधी आपण फक्त घ्यायच म्हणून तिला काहीतरी कुठे गेलो साडी वगरे ठीके पण ह्याच्या निमित्ताने कसं होतं अधिक मासच्या निमित्ताने ओटी बन आ गजरा बांगड्या दिलाच पाहिजे हे दिलंच पाहिजे प्रत्येक गोष्ट दिली पाहिजे आपण अस म्ह म्हणजे ते खूप सुंदर नाव कल्पना पण छान नाव
खूप छान कल्पना आहे
हम आणि त्यांनी कसं होऊन जातं माहिती आहे का म्हणजे तिला तिला तर छानच वाटतं आपल्या मुलीकडनं का ती कर करतेय तिला तेवढं पुण्य भेटणारे पण आपल्याला पण किती छान वाटते देताना तीची ओटी भरताना आज
कालच कुणाच्या तरी स्टेटस ला एक लेख वाचला इतका सुंदर लेख होता मुलीच्या नात्याबद्दल
हा हा
खूप छान होता
हो ना नाही छान आहे खरंच मस्त आहे
म्हणजे आईची माया ही कधीच न विसरता येणारी कधीच नाही तिच्या इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही
खरच नाही आणि निस्वार्थ मुळात म्हणजे स्वार्थ नाही कशात हम कशात स्वार्थ नाही काय नाही निस्वार्थ प्रेम असत
अगदी रागावलं तरी पण त्याच्यात प्रेमच असत आणि किती केलं आपल्याला इतर लोकांनी थोडं हे केलं तरी खूप राग येतो प्रत्येक गोष्टीचा पण आईच क आहे की थोड्या वेळात आई पण आपल्याला बाळा म्हणायला येईल किंवा आपण पण लगेच आईकडे जातो आणि आता जेव्हा लग्न होत किंवा आपण दूर जातो ना तेव्हा आपल्या आयुष्यात प्रत्येक पावल्यावर आपल्याला आई आठवते कि हा कधी कधी म्हणजे मला तर असं की केलेला स्वयंपाक असायचा तर मला असं व्हायचं की नाही मला नाही खायच हे मला हे नाही आवडत तर आई मला दुसरं बनवून द्यायची किवा अस असे भाजी केली तर मला कधीच आवडलं नाही मी काहीतरी वेगळं नाही मला हे नाही खायचं आता मी जेव्हा करते तेव्हा मला वाटत की नाही हे मी केलं ते सर्वांनी आवडून घ्यायला पाहिजे
हो आणि किती थकत असेल आपली आई त्यावेळेस करता म्हणजे आपल्यावर म्हणजे आपल्यावर प्रसंग येतो त्यावेळेस आपल्याला समजत ही गोष्ट आहे ना त्यांनी पण किती हे केलंय आपल्यासाठी
खूप केलंय
मुलांना करतो त्यावेळी आपल्या लक्षात येत की आपल्या आईवडिलांना सुधा कीती परिस्थितीत ती नसताना सुद्धा काय काय गोष्टी केलेल्या आहेत
खूप जास्त म्हणजे त्यांना एवढं ते बाहेर तेव्हा त्या काळी तेवढ बाहेर पण नाही निघता याचे किंवा बाहेर गोष्टीं एवढी माहिती पण नव्हती पण त्यां त्याच्या मानाने त्यांनी खूप दिलं आपल्याला
हो खरंच आहे खरंच खरंच आहे खरंच
अस आहे चला बाकी तर हे आहे ते त्यामुळेढं जर आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न तर शंभर टक्के करू जस त्यांनी केलं पण मग आजचा जग खूप चढा ओढ
म आणि मुळात म्हणजे आपले संस्कार वेगळे आपण मुलांना व्यवस्थित पण आजकल चा जमाना तसा आहे ओ त्यामुळे आपण का करू शकत नव्हत आपण लहान आणि आपण लहानपणी कसं होतो आपण आई आईवडिलांना कधी उलटं बोललं सुद्धा नाही आपल्या कधीच बोललो नाही काय नाही की मग आई तू असं काय केलं का केलं कोधच नाही वडिलांनी पडे तर बोलायची हिंमतच नव्हती
तस
आजी बाबा पण असायचे ना घरात मग ते असं एक शिकवण दिली जायची नाही ज मोठे असतात त्यांना मान दिला पाहिजे म्हणजे आधराणे बोले गेले पाहिजे अशी शिस्त आधी पासून मनात म्हणजे त आहे तस आ आता आई बाबांना पण बाबांना पण अरे बाबाच म्हणतात बरेचसे तर हो म्हणजे असं हे करताय पण जो मान आपण देतो आपण जसं मुलांना शिकवतो तसंच ते इतर लोकांना पण जस त्यांच्यामध्ये जातील तर त्यांना पण ते तसचे वागणूक देतील असं होतं ना
हो सर्वच बदलत चाललय का ओ
तर म्हणून असं वाटत की आपण जे होतो जे आपलं बालपण होतं की ते खूप सुंदर होत जे आपले शाळेचे दिवस असू द्या किंवा काही असू द्या हो खूप छान आणि आपला काळ असा आहे की आपण प्रत्येक याच्यातून गेलेलो आहे जुन्या पण मधल्या नवीन फायजीवाले पण प्रत्येकच्यात पण गेलोय
हम् म्हणजे तुम्हाला ते माईक छोटा नोक्याचा फोन ोन त्या जमान्यापासून आपण डायरेक्ट फाय जी पर्यंत आलं फायजीआता ए आय आलंय ना
आता ये आ आलंय चला ठीक आहे
हो चालेल चला बोलून खूप आनंद झाला छान वाटलं एकम चालेल